अ!
हॅलो!
हा दादा.
आवाज आला काय?
हा यालाकी.
काय करलाय?
काय नाही बा बसलोय गावात निवांत हा! बसलोय निवांत गावात येऊन.
बरं एकटाच गेला म.
हूं एकटाच.
का संग कोण नाही का आज?
नाही, नाही संग म्हणजे जास्त पण नसते तस जर भावू असल्या का. नाहीतर नाही.
भावालाआणल नाही आज.
हूं नाही भाऊ गेलाय गाडीवर आहेत नी दोघंजण.
गाडीवर आहे देव कुठे गेलात म?
नाही आत्ता भिवंडीमध्ये आहे.
हं!
आण हित आपला व्हिला आहे सण त्याला आवडतं
सनातन नाय का सनातन कुठ आली मुंबईच्या पुढचा आहे काय.
हा आपल्या हच्या पाशी तारापूर साईडला येत्या तारापूर वापी येते क नाही. त्या साइड ला गुजरातच्या जरा आली कडं बॉर्डरला.
म्हणजे मुंबई आ महाराष्ट्र बॉर्डरला आला की काय.
हा महाराष्ट्र, गुजरात बॉर्डर
बर आणि कसं काय चालुय.
आहे व्यवस्थित आहे सगळं तुमचं?
हाय नव्ह न जेवणं झालं की नाही?
हम्म
जेवण देण झालं की नाही म्हटलं?
जेवण आहे अजून. तुमचं?
नाही अजून. ते मी पण जरा असं फिरत- फिरत भैर गेलतो.
हा- हा.
तेच मग जरा संध्याळी.... माझा मीत्र एक हाय त्यो वर -हेला जातोय ना वर्कआउट करायला.
हा -हा.
पळा-पळा मैदानला पळायला जातोय.
हा -हा.
मग त्याच्या संगत जरा फिरत- फिरत गेलतो असं मग त्यान म्हणला बागेत जाऊन फिरून येऊया चल म्हटला.
म काय अर्धा तास बर का बागेत फिरलो. म ते जरा आणि ते हे नसतय काय बागेत ते नवीन टाकल्यात सायकलिंग तेन करायचं.
हा- हा.
ते जरा असं वर्किंग केलो तेचं.
हा.
नंतर आलो. तुम्ही काय कुठे गेलता का नाही?
नाही आताच आलोय बघा गावातन बा -आताच आलोय गावातन.
बरं.
हा.
म कुठं बहेर गेलता का काय?
ना -ना घरातच हुतो, पावसा -पाऊस नाही तर तिकड पाऊस हाय काय?
हा पाऊस आहे की पाऊस काय थांबणा इथं काल गेलतीत जरा जेवाला बहिर.
हा- हा.
हं- -हं- हं -हं- हं........ पाक पाऊस असा लागला घरला येउस तर पाक भिजलो. पाऊस काय थांबतच घेइना म्ह जेऊनल्यावर हॉटेल पाशीच थांबलोय अर्धातास.
हा -हा.
हा जीवून भैरून बसलो तिथ पाऊस जरा थांबल म्हणून अर्धा पाऊणतास झाला हॉटेलच्या भैरच बसलोय पाऊस काय थांबना.
हम्म- हम्म.
मग गल्लीला आमचा काका आणि मित्र एक हुता. त्यांना म्हटलं चला जऊया म्हटलं. आता काय पर्याय नाही. शेवटी भीजायला लागणारच आहे म्हटलं कसं पण.
हा -हा
मग तसंच आलो घरला शेवटी. काय पर्यायच नाही आता काय थांबून काय करायचं तिथं. पाऊस काय थांबणारच नाही आणि कस पण आम्ही.... नज्ञ म्हटलं की एक सात -आठ किलोमीटर लांब गेलतो जेवायला.
हा -हा एवढ्या लांब?
म्हणजे ते आमच्या इथ आहेत ढाबा असं म्हणजे लक्ष्मी म्हणून एक हाय ना.
हा- हा.
ते नदीच्या, पल्लीकडच्या साईडला तिकड
हम् हम्.
मग त्यामुळे मग पोर त्यानी म्हटले तिकडं जायचं मग तिकडं गेलो. जाताना काय, मध्ये पाऊस लागलेला, एकदा एक पाच दहा मिनिट पडला लगेच बारीक मध्ये पडला, आणि गेला. गेलो मग हॉटेलला, मधी थांबलो तिथं, हॉटेलला गेलो नंतर जेवलो ऑर्डर तेन दिलो.
आणि नंतर जून बहिर येतोय, तर काय पाऊस असा पडालता की, अवाबाबा म्हटलं आता अडकलो म्हटल, काय थांबायचं नावच घेना. हाय चालूय निवांत, मग शेवटी तसच आलो भिजत.
हा हा.
तुमचं कसं काय चालू हाय?
हाय निवांत, काय पावसा पाण्याचं हित कुठं बाहेर पडताय, जरा थांबलोय, म्हटलं जरा गावात जाऊन येऊया, निवाांमध्ये फिरून येऊया जरा.
हा. नको वाटतय ओ पावसात, किचकाढ तेन सगळं. तसं बघायला गेलं की, पाऊस पण पाहिजे सोडा, पाऊस पण पड ना.
तर फीरायचं म्हणजे अवघड होतय ओ पावसात, जायचं काय काम असलं की लय अवघड होतय.
जव्हा पाऊस नसतोय तव्हा म्हणतय पाऊस पाहिजे, आणि पाऊस पडतय तव्हा म्हणतय. पाऊस कशाला पडालय.
हा. काय दोन्हीकडन बी ते हेच आहे.
होय, आता काय आता पाऊस पण पडा ना गावात, पाऊस पण पाहिजे की.
हा हा.
त्यामुळ चालायचं. म आणि
हाय निवांत.
काय दौरा, फिराय तेन गेलता का नाही कुठ?
नाही, गेलो नाही अजून.
बर.
हम्म! वय कितीय हाय तुमच?
माझा आत्ता वीस हाय.
वीस हाय होय?
हा, तुमचं किती आहे?
वीसच हाय, वीस नाही एकवीस चालू आहे.
एकवीस चालू हाय काय, माझ्यान एक वर्षाच मोठ हाय फक्त.
हा.
म काय इकड यायचं काय प्लॅनिंग, ठरलय की नाही मग?
अजून नाही.
का ओ?
काय नाही अजून, कसं पोर बीर सगळी तयार वायला लागत्यात नाही. जायचं म्हणल की सगळीजण, एकट येऊन बी नाही चालत. आ सांगितलेय घ्या, बघायचं त जरा जरा जरा जरा येतील सगळी जण.
काय तेच म्हटलं तुम्ही एक गाडपडला म्हटलं चांगला म्हटलं जरा फिराय फिराय जाय ती कुठं. आमच्या इथली पोरं आहेत खरं ते नुसता का काम ते न असं यातच आहेत. त्यांचे पण कामामध्ये बंद होतीतना?
हा हा.
त्यामुळे आता जरा कामं चालुली झालीया आता नाही म्हणत्यात ती.
हम्म, हम्म.
ते फार्मासला जाऊन आलेत हो तेव्हा मी गेलो नव्हतो. ह्याला इकडेच गेलती कांदा रोडला नाहीत काय.
हा हा कांदा रोडला.
हा तिकडे फॉर्मन्स आहे तिकडे जाऊन आलेत ती.
हम्म, हम्म.
ह तवा मला चल म्हणाल ते एक त्याला हजार, हजार रुपये काढलेली म्हणजे असं ते फर्मासच पर पर्सन भाड एकट्याचे पाचशे रुपये. आणि जेवण जेवणाच पाचशे रुपये आणि यांच साहित्य घेतलेली असं म्हहे त्याच एन्जॉय कोण पिणार असल ते पिणार त्यांचा त्यांचा एन्जॉय त्यांनी केलता. अस गेलते, त्यानंतर मी गेलो नाही त्यात एक दोघ तिघ होतीत सोडा पिणारी. तर मग त्याचा काय विषय नाही म नंतर या बाकीचे मित्र आहेत कनी ही कोण पित नाहीती मग हे काय खाऊ पिऊन नुसत अ स्नॅप तेन टाकाय गेलीत मॅगी केलेलं
अन नुसता खायचं चेष्ट
चीज, चीजि मॅगी तेन केल्यात खायाच स्विमिंग टँक मध्ये ऊड्या मारायच. खायच उढ्या मारायच असलच केल्यात.
हम्म, हम्म.
जेवण काय तिथनं बाहेरनं मागवलेली त वाटतं.
हा हा.
हम्म असं गेलते.
हम्म तस भारी आहे ग्या जायचं म्हणल तर.
चांगलाय फॉर्मसला जायला खरं फॉर्मसला जायला म्हणजे तसं पोरं पाहिजेत ओ. असं चौघं, पाच जण काय चालत नाहीत नाही म्हटला असं एक एक बारा, तेरा जण लयतलय पंधरा पोर धरा. पंधरा पोर असले तर काय वाटत नाही हो फिरायला मग
हा तेवढं तसल असल की नाही चालतय म्हणजे कस होतय म्हणजे पैशाला बी परवडते आणि मज्जा बी तेवढच येते जास्त
होय. म्हणजे असं लईकीच काट काय नाही.
हम्म, हम्म.
हम्म. त्यामुळे एवढं काय वाटत नाही.
हा हा.
मग आणि कसं काय चाला
कायं म्हंणे मंग
हां
कायं नाहीं कायं चालूं निवांत.
बरं
हम्मं
हां
हॅलो
हां बोलां की यां
हां हां
मंग बाकी
कायं नाहीं बघां निवांत निवांत हांय निवांत येतातं
बरं
हम्मं म्हणजे परवडते कां तसं जायचं म्हणलं की.
तसं बां एकां लेले पंधरा पोरं लंय असे असलेत कने म्हणजे फॉर्मन्स कायं तित साऊंड हे ते न असतंय ते कायं लावूंन वाजवायंला बी येतंय.
हां
त्यांमुळे त्यांचा कायं एवढां विषय नाहीं त्यांमुळे कायं वाटतं नाहीं व तित असं नाहीय पोरं कामी असली की मं एवढी मज्जा होतं नाहीं.
हां
मंग लावां जरां फिरायचं तीनं नियोजन लावां की पोरांण तयार करायचं जवळं मंग आपणं इकडे
जाऊंया घ्यां कायं विषय नाहीं म्हंजे फतं पोरं तयांर झालीत कां नाहीं मंग येतोच मंग फोन लावूंन येतोच तुम्हांला.
धबधब्याच्या लागतं ते न कुठं तरं जाऊंया.
हां तसंच घे म्हणजे आंता कसं पावसांत बी जायंला भारी वाटते नां सगळींकडे.
हां
हम्मं आणि पोरं बी जास्तं असेल की म्हणजे फिरायंला बी एकदंम भारी वाटतें बां
हां असं म्हणजे असं असं वाटतं नाहीं कि असं वाटतं आपणं ते फिरायच्यां ह्यांच्यात नांत आपणं असं वाटतं नाहीं आपणं कायं करायचं कांहीं नाहीं नुसतां एन्जॉय घेतं सगळींकडे कसं चालते होतसं मंग तिथं भहेर जेवायचां वासं तिथे जेवणं करां जेवणं करूंन स्वंतः खांवा ते बी चांगलं वाढते असं बरी गली कि आणि चुलीवरचं जेवणं म्हणजे त्यांचा नादंच करायचं नाहीं चु चुलीवरचं जेवणं जेवणांच
वां
त्यामुळें कसं कायं एवढं लही वाटतं नाहीं हो
हां
हम्मं मंग तुम्हांला तेचं म्हटलं जरां पोरांण तनं तयारी करां जाऊयां फिरायंला
जाऊं जाऊयां घ्यां जायचं कांहीं विषय नाहीं फक्तं जे पोरं तयार झालीत कां नाहीं मंग शंभर टक्के जांयजांतात
बरं
हम्मं
ते आंत्ता कसं पावसाचे दिवसं झाले भऱं आहे हो फिरायंला दिन आणि म्हनं नंतर तरं लले पा पाऊस तंने पडलां पोरतेन आलं मंग नंतर नको वाढतं तेथी
हम्मं हम्मं
त्यामुळं कस आता हे या ह्या वातावरणात गेले की चांगला आहे.
हा.
अस.
चांगलय तरी. असं म्हणजे पावसातच भारी वाटते हो. पावसात आणि जा क एकदम गारबीण, म्हणजे असं एकदम विषय ये जो भारी होते एकदम. जायाच म्हणलं की.
हा. चाल ते बघा. कायतरी नियोजन करा. भेटू परत.
हॅलो.
चालते म्हणलं. परत नियोजन करा म्हणलं. बे बे फेरायचन
हा हा चालते य. चागलाय का तस. चालतेय ठेऊ का म?
हा चालते.